बोलकी काय करायलयस
चालू आहे बघ काम चालुयात हा काम चालू हाईत. तेच म्हणल कॉल करावं लय दिवस झालं या कॉल झाला नाही ते ज पण सुट्टीला गेल्यास हा
म्हटलं फोन मला आपण करायला भेटना झालंय ग म्हणून म्हणल
सुट्टी चालू आहे प्रवास चालू हाय तुमचा कस कसा चालुहे प्रवास एन्जॉय
लई भारी चालू हाय माहिती हाय काय काम पण होतंय म ब्र बाहेर फीरांन पण होत
होतय हा हा म तेच ना सगळे एकत्र हा हा
होय ह्या मुलांना घेऊन आता सुट्टी लावलय म्हणल्यावर जरा एकतर कामाच पण बघायला पाहिजे पावसाळा चालू झाला की काम काय चालत नाहीत काम बघत बघत अ सुट्ट्या पण म्हणजे अ बाहेर काम असल्यामुळे जरा तिकडं पण फिरायला वगैरे कुठं असलं तर जाऊन येत होय असंच मुलांना घेऊन त्यातनच असं करा लागलोय दोन्ही पण चालूये म्हणजे फिरायचं पण हूं होय होय रोज फिरायचं पण काम पण करायची दिवसभर काम करायचं अस संध्याकाळी जरा मुलां आणि म्हणू त्यातनच
फिरून यायचं प्रवासाचा अनुभव चांगला येत असण
होय काम पण कसं होतंय पावसात मुळं थांबून पोरांना कुठे बाहेर सुट्टीला घेऊन जात हा येई ना
येईना झाले हो ते पण आहेच तेच म्ह म्हणजे असं हेज्यात असं कोणीकडे फिरायलायसा म्हणजे
नाही ठिकाण मस् वैताग कसं झालंय कामं पण तशीच त्याच जागेला घेतलेली आहेत अशी जंगल एरिया वगैरे हाय किंवा बॅकवॉटर वगैरे हायत तिथं फिरायला पण भेटतय तर जवळपास काम हाईत मग त्या निमित्त मुलं पण याय लागल्यात कामाव पण असू दे म्हणतात आणि मम्मी तिथनं घेऊन आम्हाला फिरवून आण पण म्हणत्यात
ह तेच बर ते बघितलं छान आहे पाण्याचं ठिकाण देन म्हणजे बरवाळा हेच्यावरण स्टेटस बघितला ह पण छान आहे. ते खरंच कोकणात भारी वाटते
होय भागच तसला भारी आहे आमचा कस होतय काम बाहेर कुठच घेऊन जायला भेट नाही ग हयात दिवसात बाहेर पोरांना कसं ही मुलं शाळेतन कंटाळलेले असतात शाळे घेऊन जाईन म्हणलं तर होईना झाले कामगार कामगार पण हाईत नाही खरं कामगार गेल्यात गावाला आता सुट्टी प लागली वगैरे चालू आहेत नाही कार्यक्रम त्यांच पण त्यामुळ ती पण गेल्यात गावाला मग काय आपण घरातलीच गो जमाय चल त्यांना मदत पण होत्या मिस्टरासनी तेवढे थोडी आपले मुळ आणि मुलांच आणि एक तर दिवसभर काम करून आले की, संध्याकाळी कंटाळलेलं असता मुलांबरोबर वेळ मिळत नाही. मग त्यामुळे दिवसभर कामावर अस असली तरी पण मुलांबरोबर तिथल्या तिथ मजा मस्ती पण करत करत काम करायचे चालू आहे
तेच म्हणलं ते बरं वाटलं मला हो ना मग तेच आम्ही पण जरा म्हण आता सुट्टी हाय कुठे प्रवास म्हणजे तेवढाच हे करायच छोटी ट्रिप काढून तिकडचा प्रवास हे कराव म्हणायलो आम्ही, तिकडच ट्रॅक धराव मग तेच बरं वाटलं ग दुसरीकड कुठं म हायस म आता आपण काय वर्षाला इकडं तिकड जात ते देव धर्म तेन काय चालूच असतात आपलं ते जरा पोराला पण बरं वाटत नाही असं आहे आणि धगधगीच्या ह्याच्यात या उन्हामुळ कुठ जाऊच वाट ना ते असं बाकी दुसर प्रवासला म्हणजे हेला आटीन
एक तर हे ऊन पण कमी ना झालंय आणि एक एक वेळेला अस पावसाचं वातावरण झालं म्हणजे दोन्ही कडन कसं होत ते एक तर पाऊस लागतोय का हयायाची भीती मुुलांना घेऊन जायचं म्हटलं की आणि ऊन लागतंय त्याच्यान पण मग आम्ही काय करतोय दिवसभर कामावरती थांबायचं संध्याकाळी मग तेवढंच संध्याकाळी निम थोडं काम राहू दे म्हणायचं फिरून ये जास्त
ह् होय थोडं ते बर वाटते आणि आपल्याला थडगार का इकड इकडं उष्णताचे प्रमाण जास्त झालंय त्याच्यामुळे तिकडं ते बरं वाटत असेल आणि इथून आणि तून गेलायसा ते पण बरं झालं.
हो बाई नाय ह्या दिवसातून उनळ्यात किती उकडत तिेथ शहरातील बोम हि असेल त्याच्यापेक्षा खेडेगाव बरी वाट
होय होय मला पण तेच दाजी म्हणलं मला ते इकडच्या पेक्षा तुमच्याकडे ह इकडं ब इकडे भारी म्हणालेत उलट
होय वातावरण छान वाटत कसं आहे ऊन जरी असलं तरी एवढं उन्हाळा असं जाणवत नाही वार असत जंगल एरिया असल्यामुळे भारी सावली असते क नई आणि घरात कसं फॅन लावून फॅनची पण वार मारतीय नको वाटतेय ते त्याच्यापेक्षा
ते नाही इकडे फॅन पण गरम जरी अस फॅन लावला तरी बी त्याची
वाफा मारत्याता होय हेच म हेच होतंय मग मुलांना पण म्हणून घरात पण मुलं थांबून झाल्यात पप्पा तिकड येतो सोबत म्हणतात कारण दिवसभर कामावर आम्ही असलो तर ती खेळत बसत तिथच कडेला देव म कुठं बाहेर पण पाठवायचं टेन्शन नाही भीती पण नाही मुलं कुठे बाहेर जात दिवसभर होय मग मी तेच चालू जायच सोबत घेऊन, दिवसभर काम करायचं आणि संध्याकाळी येत त्यांना कुठेतरी फिरवून आणायचं तेवढंच मुलांना पण ते संध्याकाळी आपण फिरायला जाणार आहे म्हणून, ती पण हौवस हौसानी यायलागल्यात
हा तेच आणि इकडं तिकडं फिर म्हणजे बर आहे नी तेच आपलं जंगल निदान पोरांना कसं आहे सगळ्या हीची माहिती ती पण होत्या म्हणजे आता तिथं डॅम ते मग धरणं आहेत त्याची माहिती लागत्या पुन्हा कशामुळे म्हणजे पुन्हा प्रत्येक कसं जंगलात कसे वेगवेगळे वनस्पती झाडं असत्यात म्हणजे फणस ते म्हण आंबा असं आयुर्वेदिक काय काय झाडं असत्यात तिचं पण म्हणजे पोरांना हे मिळतंय नाही
माहिती मिळते आणि परवा आम्ही जंगल
हा
आणि आम्ही परवा जंगल एरियातच होतो तर येताना संध्याकाळी आम्हाला वेळ झाला की जरा, सहा- साडे सहा वाजलेलं तर आम्हाला बरोबर गौरेड दिसलेलत किंवा त्यानंतर हरीण हरीण बावीस हरीण एकदम हरणं बघं घेतलेलीत म्हणजे सगळंच मिळत ते बघायला मुलाना होय बावीस हारण होत होय गौरेड काय म्हणजे हा म्हणजे मुलांना कसं फोटोच बघितलेले पेक्षा समोर बघितलेलेचे हाऊस वाटतिया अस समोरून गेल्यावरती होय म्हणून मग ते सोबतच म ते दोन्ही पण होते. फिरायला पुरतंय अस काय समोर न जा म्हणजे जंगल एरिया असल्यामुळे दिसत्यात
दिसत्यात ग हा ते भारीसोड ते खरंच खेड्यात राहण्यातल्या पोरासनी द्या हा भाग ते सगळं म्हणजे पूर्ण काय तरी बघायला मिळत. ते सगळ शिकायला मिळ ते तस इकडच्या पोरांना नाही ग इकडच्या पोरांना कवा चित्रात बघितल तरच
होय नाही तर मग ह्याच्यामध्ये जायचं अ काय ते अ ज हेनचं प्राण्यांचं संग्रहालय असत.
संग्रहालयात नि म् न्हेत्यात मग भेट पण हे असं नैसर्गिकरित्या वेग बघित ते लई वेगळं असतंय अचानक समोर डोळ्यांसमोर येण बघितलेलं ते कस आपलं मन भांबवून जातय. ते म्हंजे वेगळंच ते हे अस. त्या आनंद हे सहज जाऊन प्रत्येकाचं हे जे पिंऱ्यात बंद असत त्या ते बघणं वेगळं आणि हे असं अचानक बघणं त्याचा आनंद वेगळाच असतो हम् समोरली हम्म हा पण ते क्षण आपल्याला अस कायम लक्षात ठेवत हा मला अस इथ दिसलं आता मागच्याला कस आपण हे हेला गेलतो. हो मालवण ला पिकनिकला गेल म्हे ट्रपला गेलतो. पणी द्यावीस आज सहज आपण राहतोय हे दिसताना तो आपल्याला काय रानटी मा आम्ही दिसलाच नव्हतं ते गवू रेडा नाही रानटी मांजर तेंन दिसलं नव्हतं काय गाडीच्या आडव आलता ससा आलता मग ते कस आपण हीत फक्त बघू शकत नाही पण ते रात्री कसं का आस ना आपल्याला दिसलं म्हणजे ते डोळ्यात ते आस त क्षण राहत्यात.
होय की बाबा आपल्याला बघ बघायला भेटले, तर काय व्हय व्हय तेच ते की मग तेच एरिया असल्यामुळं परवा मुलांना पण मुलं पण तवापासून सारखे म्हणतात नाही जाया चला म्हणलं तेवढंच कामावर गेले की थोडं का होईना बघायला मिळ
बघायला मिळते. होय की आणि एवढी आता झाडी झुडपे नाही हेच्यात ते जंगलान करवंदाचं, करवंदाचं पण हे चालू हाय. करवांद, जांभळ, आंब, फणस
सगळंच
सगळंच मिळतंय हे सगळं कोकणातच भेटतंय इकड काय नाही. इथं विकत घेऊनच सगळं खाय लागते. असं हाय जा हुं खाऊन आणि इकडची पोरं हा आणि इकडच्या त्या पोरांसनी खायला
मिळत नाही, मग तीच बोम हुत्या. ग मुलांच्या बाबतीत म्हणून मन पण मी फक्त कसं मे महिन्यात दिवाळीत सुट्टीसाठी असू द्या आपला भाग आहे आपल्या पोरांना बघायला भेटतोय आणि त्यानं म्हणजे जस जसं घरात यासनी हाऊस वाटते ही बाई न पतरूंड आल्यात आता आजीला मान. त्यांना पण भारी वाटतंय आणि आम्हाला बघायला असं कामावरती गेलो की सगळं बघायला मिळत ते फिरण पण होतंय बाहेर कुठ जाणं होत नाही. पैशे दुसर काय मेन म्हणजे खर्च होत नाही बाहेरला प्रवास बाहेर करण्यापेक्षा
अ अनुभव आहे की ग असा प्रवास म्हणजे धरण अ करण का तर जेव्हा अनुभव ही काहीतरी हेज अस ते ग मेन काहीतरी घेण्यासारखं असतंय ते.
होय बाई ना तेच की म्हणूनच तू पण ये बघ नाही तर.
अ तेच म्हणायला लागलोय यायचं ते एक दिवस सवड काढून त्या आणि एकटी मैत्रीण पण येतो म्हणू लागल्या तिला, तिला घेऊन येत झालं की. मी तुला सांगतो यायच्या आधी तेन स सकाळी लवकर उठून आलं तरी पण चालतय
होय एक दिवस राहायचं निवांत नाही जायचं मग बॅकवॉटरला पण कसं होतंय पाऊस लागायला लागल्यानंतर ते नको वाटतयं जेवण वैगेरे करून खायचं झालं तर तेच्यापेक्षा हा तेच्यापेक्षा ऊन आता ह्या दिवसात चालतंय आणि एक चा आठ पंधरा दिवसात पाऊसचालू होईल ग व मग हे कसं इकडला भाग जंगल एरिया असल्यामुळे इकड एकसारखा चालू होतोय असं येऊन जाऊन राहत नाही चालू झाला म्हणजे एक सारखाच चालू होतोय. त्यापेक्षा मग जेवण वगैरे बाहेर करायला भेट नाही नाही आप पण त्यामुळे लवकर ये मुलांना घेऊन पण मुलं पण फ- फिरतील आणि नंतर पाऊस पडले की अ कार करवांद, जांभळांमध्ये आळी त्या तयार त्यामुळे ते पण खायला मिळत नाही
गरजे बहुतेक करतो आणि निघलो तरी पण पहाटे लव सकाळी निघतो म्हणजे जेणेकरून ती अस आठ पतूर पोचता येईल
हा म्हणजे दिवसभर एन्जॉय
हं कराला भेटते होय ते पण आहे सोड.
तर काय? चालतयं बरं बर ये मग हा हा हा चालतयं चालतयं हा बाय
बाय